आवाज येतोय काय?
हा तुम्हाला येतोय माझा? हॅलो.
हा यालाय.
हा पाऊस हा हा पाऊस लयचं यालाय.
हो आता फा फास्ट पडलाय जोरात आहे आत्ता, मगाशी नव्हता. आत्ता फास्ट पडाय लागलाय. ते कोण छ छोटा बेबी आहे म्हणत होता त्यांच झालेत काय ओ? टी. व्ही. काय म्हणला?
घरात टी. व्ही. चालू आहे म्हणून बाहेर येऊन हॅलो
आमचं पण कुठं नेटवर्क टी. व्हीला
ऐकू येईना? हॅलो.
यायला लागलंय कि मला, हा यायलय मला हा.
त्यांच छोटा बेबी होत त्यांचं काय झालं काय माहित. त्यांना कॉल लावल्यानंतर परत हेच केल नाहीत त्यांनी बोलले पण नाहीत नंतर कंप्लिट केलीत वाटत त्यानी टास्क
कंप्लीट टाकाल्यात झाले असतील मग
हम्म नाही. पहिला आम्ही कॉल केलतो तेव्हा त्यांचे चार पाचच कॉल झाले होते. आणि दुसऱ्या दिवशी फोन केल्यावर लगेच कंप्लीट झाले बोल्ले. मग एका दिवसात तीस कॉल केले होय?
अस कसं होईल, शक्य नाही. आपण एवढं पासून बोला अजून झाला नाही आपला आणि इशू केवढा येत होता माहिती तय ना
होय.
प्रॉब्लेम तर त्यातच थांबलेल्याना कंप्लिट होतोय. हा बोलायचं नसेल, बरोबर. आहेत की तसे
त्या होत्या त्या बोलत होत्या की कॉल करून चालू करून ठेवायचं म्हण.
अस कुठं असतंय, मग शून्यलाच पड
माझा पहिला कॉल आपण चालूच ठेवलेला कनई बोललोच नाही तो शून्यच पडला माझा कॉल.
झीरो सेकंदच पडलाय तो, मग त्या हो. रेकॉर्डिंग होतंय ना कळतंय त्यांना पण
होय आणि माझ. त्याच्यामध्ये पण हे दाक टाकलात अ काय हे आलंय. म्हणजे दोन तीन कॉल कनी तुमच्या सोबतचा पण एक कॉल माझा तस केल्यात
हो ना.
अह थांबा सा सांगतो.
आ आ
हा अ मणा हा संभाषण पूर्व नियोजित वाट.
हा बोला ना.
हा. आणि नियोजन करून कधी बोललय आपण. खर नियोजन करून कुठे कुठे आपण कॉल करत अस. तच बोलतोय.
नाहीच की म्हणजे त्यात नाक का का. हॅलो. हॅलो. आमरा.